हां, बोल की गं.
हॅलो! हां, आवरलं काय?
चाललंय? चाललंय बघ, कामं, झाडलोट
आ, होय.
ह हे का आवाजही ना.
नाही नाही आवाजचा क्लिअर येईना. हा ये तुकी येला येला आला. होय होय येतोय की काय. हाय की हाय की पदी तू कशी आहेस?
मी पण छान आहे छान आहे छान आहे माण तुझे.
हाय की चांगलं आहे कि मग, काय ते, हाय हाय, सगळ्यांच चांगलंय. तुमच्यात काय चाललय? तुझं काय चाललंय आत्ता काम?
ह सतापासून आवडलंर जागर पावसाच्या आधी काढायची होती नाही घर तुम्ही काय ते सगळं मोक्य झालेल्या मु ते का कोंडी प येतच नाहीत ना.
ते वेगळे पायला छोटे छोटे. अ हेण फॉन झाल्या वर्ग अ झालाच नाही त्यांना. मुळं पूर्ण होली त्यांची. मग ते सगळी कागद कॅरीबॅग के म्हणजे हे केले केली.
होय.
होय काय करच मग तिवाळ. लईन वाढलेली आहे म्हणजे त्या त प्रमाण. वाढखली मु त्याच्या हंडीवर आली.
होय आया आया.
हा मग ते काय पाडं नाय झालं त्याना मुलं पण येईना मग म्हणल्यावर, त्याला सगळं
हा, हम्म हम्म हम्म हम्म म ते
ते ते म जड
हम्म, हम्म हम्म हम्म. हम्म हम्म, बरं झा बरं झालं की म्हणजे
म ते जरा कमी केलं मग ती म्हातारी कमी केली, ते सगळा पसारा तुला सांगते वरनं तिसऱ्या मजल्या वरनं खाली आणलं. हायचं की मग, जेवढी फुलांची बेल लांच म बेलाचं फुला तेवढं वर ठेवली,
ज्यादा पाहिजे तेच ठेवले म्हणजे झाडं.
शोची ती चालत्यात गं.
होय, आणि झाडाचं करायचं म्हणजे वेळ पाहिजे तेवढा. आपल्याला, वेळ पण जास्त जातोय त्यात ते पाणी पाणी घालायचं निगा राखायची झाडांची म्हटल्यावर.
ते की नाय, हे केलंय अ मला करू पोहचू शकत नाय वर घातली पाहिजे बघू ते आता ठिबक करू शकतोय.
व्हय व्हय व्हय, त्याला कसं ठिबक करायचं म्हंटल्यावर त्याला सोय पण तेवढी सगळी करायला पाहिजे ना, होय. ते असं समांतर असून नाही चालत, असं.
अग ते पाणी आपण घातल्याव वाळायचं
बरोबर आहे की, आणि पाऊस आहे का मग असं पाऊस पाऊस पण नसल्यामुळे पाणी पण अ
म त्यामुळं आणि स्वच्छ पण झालं. आणि पटकन घालायला येतंय आता पाणी पण त्यानं, होय.
झाडांना, खत वगैरे असं खत वगैरे झाडांना, कमपोस्ट च खत, घरातच बनवतं?
तिथल्या तिथं की नाय आमचं नगर पालिकेत मिळतंय, पाच रुपये किलो.
हा हा हा. मग चांगलाय की उलट, त्यांनं झाडाचं भरभराट पण होत्या. व्हय व्हय, ते उलट चांगलं खरं.
चांगलं, मग बेलाचं तेन मग झाडं छान ठेव तुला कडीपत्त्याचं म्हण, जे आपल्याला उपयोगाला
व्हय? भारी आहे की. भरपूर अ म्हणजे झाडं भरपूर आहेत. व्हय, फुलं पण लय लागत असतील मग?
फुलं अगं आता तर. लालेला लाल आपला देशी जास्वंद. जास्वंद.
भर भरत असल नाही जास्त असं, माझं पण माझ्याकडे पण आहेत. पण थोडे आहेत झाड काय जास्त नाहीत. असं, पण जास्वंदचीच फुलं लय लागत्यात. आ.
बब शो .
वय तस आहे
कुठलं पण ठेव आणि एक झाड ठेव, ते झाड झाड
व्हय.
नॅचरल त्यात रोज पाहायला रोज नवीन जस आपण असं आर्टिशिफिल झाड आणून ठेवलं. तर काय ग ते हाय ते करून ठेव. आणि पुसून पुसून नाही .
होय ते होतयच खरं, म.
त बस्तू त्याला.
नाय आणि होतच नाही ते, तस. आपण किती रोज करणार आहे ती स्वच्छता करत राहणार आहे. आ.
बेलाच झाड.
बेलाचं झाड काय म्हटलीस.
लावल्यास काय नाही म्हटलं.
हा लावल्यात की लावलय की आलंय चांगलं आलंय बेलाच झाड. मोठं च्या मोठं छान आलंय उलट आता रोज घालतोय. लागत नव्हतं ऍक्च्युली कसं झालतं ते मी ते म्हणजे असं झाडाची फांदी लावलेली दोन वेळा लावून बघितली ती काय लागलीच नाही असं. मग शेवटी पर्याय नाही म्हटलं पाहिजेच होतं मग आम्ही नर्स. री मधन झाड आणलं सरळ ते नर्सरीतन झाड आणून आपलं रोप तयार आणलं मग ते लागू झालं चांगलं झालं अगदी. मोठं च्या मोठं झाले. चांगलं आणि कस काट काट्याचं आहे काट्याचं.
काट्या सारखं देशी झालतं.
होय ते चांगला उलट बेल.
तेत नाही.
होय ते नुसता मग असं असं कळत नाही काटाच कसं. हे कस असा लांबडा लांबडा होतोय, होय होय. त्यामुळ आणि रोज घालायच होतय नाय त्यामुळ बेल आपलं रोज आपलं एक. रोज एक तोडायचं आपलं घालायचं रोज. आपलं आता परवा पण दोन एक कडीपत्ता पण आहे की. कडेपत्तावन फोपवलाय. नाही असं कॅन मध्ये लावलंय कॅन मध्ये लावलं. होय होय भरपूर पहिला असा सुकतच होता. आता नाही आता चांगला जर त्याला फुलल्यामुळे बांधून अस. ठेवला कारण वार एवढं येतय त्यामुळ म त्याला कसं इकडं तिकडं व व व्हय. हम्म चांगला वाटतंय ना आप
गावाला त्यांनी दहा रुपला देत्यात ते आपल्याला कस भारी बघ की चार पाणी तोडून आणली तरी बास वाटतय.
होय आळूचं पण कसं आळूचं पण तेवढीच चार पाच पाण येत्यात तेवढ्यच आपल्या ताज ताज वड्या केल्या तेवढ्यच एक दोन दोन वड्या असू दे
करतोय.
होय द दोन दोन वड्या आल्या तरी आपल्या झाडाच असते. खायला ते एक मजा
आपल्या डोळ्या देखत वाढलंय ना ते
होय ते एक मजा वेगळीच असते नय असं खायची असं ते भा री वाटतंय अस नी आता परवा पण व्हय बरोबर हाय की तसच हाय आणि म अस झाडांच भारीच वाटतय नाय. असं सगळं आणि काय म्हणतीस
का नाय बघ निवांत हाय आणि हे दोनच माणसं लावल्यास काय
आ इनंडोर ची नाही काय लावले इंनंडोर नाही परवा एक दोन लावले.
इनडोर छान केलास रिनूएशन घर आणि
क काय बाहेर ते हॉलमध्ये बण तेस काय असं ठेवायचं असं त्याला कसं इंडोरच विचारलो पण ते कसं ठेवायचं जागा ते डास वगैरे झालं तर आणि मग असं वाट ते नको वाटतय ना म्हणजे झाडामूळ म्हणतेत नाय. हा त्यामुळ ते मग डास उगच घरात होत
नाही का डास नाही प्लांट मध्ये होत नाही किंवा तु सांगा लावलस तर कसला हॉल मधी वाटल.
स्ने स्नेक प्लांट हाय की दोन हायेत जा मोठ्यात मोठे झाल्यात. एकदम चांगलं होय बाहेर लावल्यात आता परवा पण दोन आणलेलीत एक आपला सोनचापा आणला सोनचापा एक लावला. होय सोनचापा अं आणला. होय मोठ्ठ कॅनमध्ये लावलय ते त्याचा रोप पण महाग हाय तरी पण आणं ला आवडत्यात फुलं म्हणून आणली ते ते अडीचशे रुपयाला मिळालं सोनचापा.
होय ते महाग मिळालं आण णि आणि हे एक आणला बत्तीस मोगरा आपला गजऱ्यातला त्यो ते एक आणलं हा मोगऱ्याच फुलं पण असु दे म्हटलं ते आपल आणलं असंच असू दे म्हटलं
त्याला दोन चार महिने जातील.
होय तेवढाच येतोय खरं भारी वाटतय आता फुलं यायला लागल्या ते वा म्हणजे घालाय पे ते काय ते वास
होय वास आता आपल्या देवला ही दोन जरी फुलं घातलीत क नी. तरी की गेलीस तर वास छान येतोय.
पूर्ण देवाऱ्यात त्या उदबत्तीसारखं वास वाटतय माहितीये काय असं, त्यामुळ झाडांचं. व्हय झाडांच कस भारीच वाटते आता, जास्वंदची पण. तेवढ फुल येत्यात न, खरं तुझ्याच झाडं
अत
व्हय झाडं जास्त बघायला, वेगवेगळ्या प्रकारचे बघायला तुमच्यात भारे. व्हय काय, कमीच केलं काय?
मम्मी अग शाळेत गावावर गेल्यावर लई प्रॉब्लेम य मग बाकीच्याना आवडत नाही त्याना कम्पलशन करावं लागत गावामध्ये
व्हय पाणी घाला, हे करा झाडाचं कटिंग करा. व्हय ते, ते सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यात तर लईच जप
मग आणि याचा उन्हाळा तर कसला होता सांग
व्हय आणि आता कसं ह्या सीझनला कस त हवा गार असतं जरा चालतय, म्हणजे व्हय थोडा पण नाही घातलं, एखादा झिरमाट येतं पावसाचं पण. व्हय जगू शकत्यात ती झाडं असं, तस बाकीच व्हत नाही ना. होय हो.
चालतंय ये आता बाग बघायला.
व्हय ते बिंडोर पला आता काय मिळतय काय नवीन असं वेगळं, काही असं मिळालं तर आ आणतो आता लावाला तसल, ते एक बघूया ट्राय करून. चालत की, बरं झालं झाडांच्या बदल शाळेतली ते म्हणजे एक माहिती पण पाहिजे ते झाडं कशी लावायची, काय करायची म्हणून म्हटलं चालत चालत. ठीक आहे ग लावते ग मी हां चालते गे चालते
हा हा ह ह हा हा ठेव.
आपण स्क्रीनवर बघायच असते नय?